हॅलो काय करतो भाऊ
काय नाई गप बसलोय बुआ, तू काय करतोय?
आनंद आता, कामावरूनं आलोय.
काम कर तू.
हो. मग काय पोटा पाण्याला करावं लागतय आ बिजनेस, बिजनेस बिजनेस.
तसला बिसमीस
हा
ह कसला बिझनेस कसला.
रो लाईन हो.
आ हॅलो, काय म्हणला? जरा न ट्रूप मध्ये, बाहेर आला तर लई बर होईल, नाही तर अजून कधी सारखे रिझल्ट होईल ते. तुला नेटवर्क नाई भैया, तू बसलाय तिथं. अर त्या दिवशी तस म्हणला कॉल रिजेक्ट झाला फुल्ल नेटवर्क, फुल्ल नेटवर्क, म्हणून तर त्या खोपड्यात बसला. आव
हा. हॅलो.
हम बोल आता बोल अर बोल पा वा. ह